हॅलो हा बोला
हा कार्यासाठी कॉल केला होता आ
हा बोला ना
हा नमस्कार कसं आहे वातावरण पाऊस आहे तिकडे
नाही नाही पाऊस नाही खूप जास्त तऊ नाही आमचे इकडे
बरोबर
हा तुमच्या इकडे
आमच्याकडे आभार आहे
हा हा कारण सगळीकडेच पावसाच प्रमाण कमी झा या वेळेस पाऊस सुरु झाला नाही आणखी हो ना अजून सुरूच नाही झाले आहे् झालं जेवण वगैरे
हो जेवन वगैरे झालंय
हा हा हा
काय नाही तिथं वातावरण बरं म्हणलं... कसं आहे तुमच्याकडे काय नाही पेरण्या वगैरे झाल्यात का?
पाऊसच नाहीये त्याच्यामुळे प्रेरणा वगैरे काही नाही अजुन..
पावसाचं प्रमाण असेल तर होतं ना खालचं.
हा नाही पण इकड एकही पाऊस पडला नाही आमच्या इकडे. अजून तर म्हणजे एकही नाहीच. ऊनच आहे खूप जास्त आणि थोडसा आलं तर एख्या दिवशी.... भरपूर आली होती.
शाळेला पण त्यामुळे असेल थोडस....
ह नाही आमच्या इकडच्या शाळा पण नाही सुरू झाल्या.
तीस तारखेला होणार आहेत का?
हो तीसच्या पुढेच आहेत त्याच्यामुळे अजून काही... स्कूलचे मेसेज वगैरे नाही येत....
हा विदर्भामध्ये तिसला सांगितल. बाकी ठिकाणी पंधरा तारखेला...
बाकीकडच्या सुरू झाल्या शाळा.
ह् नाही पंधरा पासून सोमवार पासून होणार आहेत ना बाकीच्या ठिकाणच्या प्रायवेट ला काही बंद नसत. अच्छा
हा आता विदर्भामध्ये थोडस आहे.
हा शासनाने सांगितलं होत बावीस ला पण काही ह्याच्यामध्ये... कोर्टातून जाऊन...
हो ना हो ना हो नाही ऊनच खूप जास्त आहे इकडे त्याच्यामुळे इकड शाळा नाही..
दुर्घटना काय झाली त्यापेक्षा...
हो ना हो ना बरी आणि आजारी पडल्यावर पण खूप जास्त... त्रास होतो.
हा आणि इथे स्कूल पण खूप लांब लांब... त्याच्यामुळे मुलांना वीस पंचवीस किलोमीटरचा प्रवास करून जाणं येणं त्याच्यामुळे त्यांना त्रास होतो. त्याच्यामुळे ते हा स्कूलच उशीरा.... चालू केले.
हम्म
झाल्याय का पेरणे वगैरे
पेरण्या वगैरे पण ज्यांचं पाणी आहे त्यांचं झालंय वरष काय पाऊस आचाला नाही नदीला वगैरे पणी आहे
हो गेल्या वर्षीचा पाऊस चांगला होता त्याच्यामुळे एवढी काही पाण्याची या वर्षी हे झालं नाही उन्हाळा असताना सुद्धा ह
बोलत घेतात तिकडे प्रमुख
आ
प्रमुख पीक कोणतं घेतात कापूस सोयाबीन काय घेतात
म्ही जॉबच्या संदर्भात इकडे आलेले आहेत त्याच्यामुळे एक हा मिस्टर माझे त्याच्यामुळे खर्च जास्त काही नाही माहिती म्हणजे इकड संत्री जास्त असते ऐकून येत आली विदर्भामध्ये हो विदर्भामध्ये जरा आहे इकड त्याच्यामुळे ते बाकीच ए नाही माहिती प कोणत कार कुठपर्यंत इकडे शेतीत दिसत नाही हा शेतीच नाही दिसत इकड खूप म्हणजे आपल्या इकडे कसं गाव संपलं मराठवाड्यामध्ये कि ल की शेतती ते लू इकड लांब लांब पर्यंत कुठे शेतीच दिसत नाही पाहिलीच नाही काही मशीन आहे इकडे आणि
इकड नाड्याे
हा हा ह नाही नांदेड हिंगोलीकडे ऊन पण जास्त परफणी तकडे पण पाऊसही आहे तिकडचेंदियत औरंगाबादकडे वगैरे नाही पाऊस तरी पण आता पडलाय बऱ्या पाहिजे औरंगाबाद प हम्म
हम् ह्
कसं आहे तिकडं पाऊस असल असायलाच पाहिजे तेवढी गरमी आहे त्या प्रमाणात पाऊस पडल तर तेवढच हे होत हो ना हो ना आणि त्याच्यामुळे पाण्याचे प्रश्न आता धान्य पिकण्यासाठी पण शेतीसाठी पाणी पाहिजेच आमच्या इकड ते गाई मशी मशी दिसत नाहीत आणि दूध इतकं कमी रेटमध्येध्ये सगळं भेसळ एकतं दूध
कमी रेट का जास्त रेट
नाही कमी आहे इकडच्या साईडला
हा म्हणजे
आता मराठवाड्यामध्ये ऐंशी नव्वद रुपये लिटर आहे आपल्या तिकडे आमच्या तिकडे म्हणजे गावाकडे इकड साठ रुपये लिटर भेटत दूध आणि ते दूध दिवसभर नाही दिवसभर नाही तापलं तरी खराब होत नाही ते केमिकलचत उदय पूर्ण आता सध्या तर तेम तुम्हाला दाखय टी व्ही व त्याच्यामुळे माहित झालं की केमिकल हा त्याच्यामुळे आता माहित झालंय कारण आता कळाय मग एवढं कमी मध्ये कसं दूध आहे इथं मग म्हणतात त मशी दिसत नाही दूध कुठून आणते त
कुटब हा दूध पनीर ते सगळ्यात जास्त भेसा
अध्यक्षर तस
ह मग कॅन्सरच प्रमाण त्यामुळेच वाढलं ना ते खातानाच आपण विषारी खातोय लहान मुलांना चषमे हे ते त्याच कारण हच आहे
हो ना जेवढं घरगुती वापरता तेवढं चांगलं आहे
घरगुती आता शेतकरी पण सेंद्रिय पिकवून खात नाही नुसतं खट टाकत
हो हो हो हो पण हे एवढं आहे की शेतकरी स्वतःसाठी समजा भाज्या खातोय तर त्याच्या त्याच्या पुर त्याच्या शेतात लावून घरच तरी आपला सी राऱ्या लोकांना भाजीपाला प केमल यु फळ केमिकलु दधमल युक्त म्हणजे त्यांच्या
भेसळच सगळं सगळे भेसळच काही ठिकाणी ते ड्रेनेजच्या पाण्यावरच भाजी पाला पिकवतात लोकांना काय माहिती ताजा दिसला तर खा तर
हो ना हो ना नाही आता या विदर्भामध्ये तर भाजीपाल्याच्या स्टॉल वर जर गेलं एकही भाजी चांगली दिसत नाही सगळ्या कोबीजून गेलेल्या खूप जास्त ऊने म्हणून हा म्हणजे आपल्या इकडे टाकून देतात त्या भाज्या विकत
च्या विदर्भा साईड ला
तरी मराठवाड्यात जरा भाजीपाल्याचा प्रमाण चांगलाय.
चांगलंय चांगलंय आपल्याकडच्या लोकांना थोडंस आहे विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये भाजीपाला जास्त पिकवत पण आणि आहे ईकडे जरास,
स्वच्छता पण असते बऱ्यापैकी, कोरोना पासून लोक हुशार झाले आता स्वच्छतेविषयी.
ते हो ना नाही थोडं ह आजारी पडले कोरोनामध्ये खूप जास्त नुकसान झालं ना लोकांचे
नाही पण स्वच्छता शीकाय मिळाली त्यामुळ कधी सॅनिटायझर कोणी पाहिलं नव्हतं पण सगळ्यांना माहिती झाल लहानपणापासून की सॅनिटायझर असत
हो ना हो ना हो सॅनिटायझर आहे हात पाहिजे आता मुलं पण लहान लहान हुशार झालेत त्यांना सगळं कळतं की हात धुतल्याशिवाय कोणत्या गोष्टीला हात नाही लावायचा बाहेरून आलं की हातपाय धुणं म्हणजे सांगायची गरज पडत नाही नाही पहिलं ओरडावं लागायचं मुलांना हा मुलं हुशार झालेत आता किती आपलं इझी हं
आजार पण त्यामुळे सगळे जास्त होत होते. आता असं स्वच्छतेमुळे थोडंच झालं कोरोनामुळे शिकाय मिळालं.
पहिले उन्हाळ्यात पण किती लोक आजारी पडायची पण आता कमी झालय त्यामानाने प्रमाण
हा त्यामुळे थोडस हे झालं.
तुमच्या तिकड कसं वातावरण आहे.
आता आभळ आलंय ढगाळ वगैरे
हा केमिकल युक्त तुमच्या इकडे काही आमच्या इकडे तर सगळं केमिकल युक्तच ये.
केमिकल आता इकडं ते दूध वगैरे आहे जास्त. त्यामुळे काही प्रमाण नाही. पण बाकीचा भाजीपाला तसा येतोच ह शेतकरी पिकवलेला ओळखूच येत नाही ना आपल्याला आंबे सुद्धा बघितले आपण तसेेत
आता आंबे आले तर कट केला तर आंब्याला कोय पण नाही लागलेला इक पिव म्हणजे किती केमिकल त्याच्यामध्ये त्याला कोय लागू दिले नाही आंबा झाडां पिकतच नाही ना कोय लागायला शिवाय
नाही पिच
पण नाही लागलेली त्या आबला कट केलं तर त्याच्यात कोय पण नाही लागत तो पिकलेला आहे म्हणजे केमिकल युक्तच आहे तो पण टरबूज घ्या तो मधून लाल असतो पण चौ काहीच नाही त्याच्यात
ह काय कळ तसच वयलय आता आता शेवटी तेच होणार आहे नैसर्गिकच खाणं वाढणार आहे आता शासन पण म्हणते. कसं कराता?
हो आता जास्त लोकांनी तर मग तेच सुरू केलं ना घरच्या डाळी आपले हरवऱची डाळ ह्याची डाळ त्याच्याच भाज्या बनवायच्या मटकी मूग ह्याच्या भाज्या करणं आणि तेच खाणं भाजीपाला घेणं नको जास्त काहीच नको.
आता काही काही ठिकाणी तर ते बोर्ड लावलेत आम्ही सेंद्रिय पिकवतो म्हणून दीडपट भाव. लोकं घ्यायले त्या आवडीनच
ना आता सध्या जर पौष्टिक वर जास्त बरं आहे. आजारपणापेक्षा तर पैसे जास्त जाऊ जा आपण चांगलं भेटावं. ते आता किती घे सेंद्रिय शेती केलेली आहे काय माहिती.
काय माहिती पण तेच थडसं मार्केटिंग य आता लोकांना जा. सय की आरोग्यासाठी आता हे महत्वाचं आहे.
हो ना दुसरं नाही खरं पण तेच आहे ना आरोग्य. काहीच उपयोग पैसा असून उपयोग नाही तुम्ही जर खूप जास्त मोठा आजार झाला तर पैसा असूनही माणूस हाती लागत नाही. हा टॅक्च प्रमाण खूप जास्त वाढलेय माणूस चांगलं खाल्ल. मिनटात माणूस नाही होतय आता
हो अचानक काय झालं का आता बरेच वेळेस बघित शिक्षक जनगण्यला गेले ना आट्यानाग इला काहीतरी हम्म
टेन्शन मु अटक आलाय मग टेन्शन मु नाही काही नाही ते इझी गोईंग मध्ये माणूस थोडासा थकला शरीर थकलं की झालं त्याच्या शरीरात प्रोटीन थोडे कमी पडले त्याला अटक येऊन चाललय
कसलाच फनला
अच्छा मग जेवढी होईल तेवढी काळजी घेणं पौष्टिक खाण व्यायाम शरीरासाठी आता पहिल्यासारख्या लोकांना फिरणं नाही चाललं नाही
पहिल्यासारखी कामं पण होत नाहीत ना लोकांना सुरुवातीला वज उचलायचे पण हो
हो आता दहा किलो म्हणलं तरी कोणी उचलू शकत नाही व्यायामच नाही ना आता फिरायला पण जायचं तर त्यांचा ठरलेला रूट आहे आधी लोक शेतात जायची मोकळी हवा असायची पण आता नाही आता सिटीमध्येध्ये तर इकडं तिकड फिरा अ जवळपास अस एरिया ठरलेले तिथं जाऊन
हम्
म्हणजे होऊन जात तुमचं फिरण पण तेही फिरायला नको घरीच ती मशीन घ्यायची त्याच्यावर चालायचं त फिर नाहीच सगळ्यांचं
कट करतात परत लावतात तुम्हाला मॅडम हो